हॅलो, हा बोला कि
काय करायल्यास?
काय नाही बघा बसले. तुम्ही काय करायलायस?
काय नाही बघ मी पण बसले, म्हणल फोन करूया तुला
ह ह आवरलं का?
आवरलं बघ चाललंय
हा.. चहा-पाणी आवरलं माझं. तुमचं?
माझं पण आवरलं.
हा.. हा..
ते नव्हे तुमच्या गावात ते महान महादेव मंदिर प्राचीन कालीन आहे. काय तुमी ऐकलं होतं, तेच त्याच्याबद्दल विचार हा हा तेच जरा काहीतरी म्हणजे माहिती सांग्या आम्ही यायचं म्हणलोय मग म्हंटलं विचारू याच काय?
हा.. हा.. हे आमचं महादेवाचं मंदिर प्राचीन काली आहे म्हणजे ते प्राचीन काळात बांधले गेलेले आहे ते मंदिर ते पाच पांडव होते ना, त्यांनी एका रात्र ते मं मंदिर बांधून पूर्ण केलेलं आहे.
एका रात्रीत बांधलेय काय?
हो एका रात्रीत म्हणजे सकाळी पहाटे कोंबडा ओरड आडरतोय माहितय का, त्याच्या आधी बांधून पूर्ण केलेलं आहे ते मंदिर
हा.. हा..
मग ते म्हणजे सगळीकडे प्रसिद्ध आहे, मंदिर आमच्या गावातल महादेव मंदिर
तेच मी ऐकलं होतं, म्हणून म्हटलं तुला विचारूया तरी काय नेमकं
ह ह म्हणजे बघ म्हणजे आता ते मंदिर आमचं पर्यन पर्यटन स्थळ पण झालेलं आहे हो खूप ला हो खूप लांबून लांबून लोक दर्शनासाठी येतात.
हा..
महाशिवरात्र पण मोठ्यान भरती म्हणजे खूप लांब
हॅलो! हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो